हां बोलाकी जेवलो बघा काय मुगाची उसळ धपाट हुत ते जरा खाल्लं काल भडंग केलता काकीने
वा हा
तुम्ही
तुला वेज पुलावची रेसिपी सांगू काय मी
सांगा की
तुला सांगते काय व्यवस्थित म्हणजे डिटेल मध्ये सांग
हा बोला की
डिटेल मध्ये सां
हा, हा सांगा की
ह साहित्य बघा काय काय घ्यायचं दोन कप बासमती तांदूळ एक कप वटाणे
हां
एक कप शेंगाचे तुकडे ते न काय ते बीन्स घालतात बघ मसाला आणि अर्धा कप फुलकोबी म्हणजे फ्लावर चे तुकडे अर्धा कप डबू मिरची
हा
चमचे तूप
हा
आणि एक तमालपत्र एक इंच दाल चिनी दोन लवंगा एक चमचा जिरे हे सगळा खडा मसाला
हा
आणि अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि मीठ चवीनुसार आणि चार कप पाणी हा चार कप पाणी बास होईल आणि कोथिंबीर काय सज सजवायला आपल्याला
जा बाहेर बसून खाजा ह्याला नाही बाहेर बाहेर ने जा ह्याला जा बाहेर जा हा सांगा की
तांदूळ धुवून वीस मिनिटं भिजत ठेवायचं बाजूला
म्हणजे धुवून ठेवायच आधी
हा वीस मिनटे भिजवायचं तोपर्यंत आपण भाज्या चिरून धुवून घ्यायच्या ग स्वच्छ धुवायच्या चिरायच्या नीट करायच्या आपल्या भाज्या तोपर्यंत तांदूळ भिजतातच की
भिजत म्हणजे पाण्यात भिजत ठेवायचं का नुसत धुवून ठेवायचं?
पाण्यात ठेवायचे. थोडं पाणी घालायच आणि मग च कुकरमध्ये तूप गरम करून त्यात जिरं तमालपत्र दालचिनी आणि लवंग घालून परतायची. व्हय असेच पर्यंत, मग सगळ्या भाज्या घालायच्या. सगळ्या भाज्या पण घालून चार पाच मिनटं परतायच हलवून घ्यायचं कुकरचं टोपण उलट झाकून ठेवून आपण वाफ काढल्यागत होत होत ना म्हणजे त्या भाज्या मऊ होत्यात शिजतात. मग हळद, मीठ, गरम मसाला घालायचा.
हा
मग भिजवलेले तांदूळ हल नितवून घेऊन हलक्या नितवून घ्यायचं. आणि मग त्यात घालायचं. तेलात नाही तर ते उडते. पाणीच पाणी वतून द्यायच आणि तांदूळ घालायच. हा वर मग दुसरं पाणी घालायचं चार कप सांगितलेल. आणि कुकरच झाक- -न लावून दोन शिट्ट्या द्यायच्या. कारण तांदूळ आपल्या आधीच भिज- ले आणि भाज्या पण मऊ झाल्यात चार शी गरज नाही दोन शीट्यात होतय. आणि मग वाफ उतरली कणी थंड झाला ना, कुकर मग हलक्या हातान एकदम हळूहळू म्हणजे तांदूळ तुटला नई पाहिजे, असं हलवून घ्यायच. मिक्स करून घ्याच मो फोडून घेतोय नी, तस मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावर को थिंबीर घालायची. त्या संघ खायला मग तू.. कोशिंबीर कर दह्याची छान लागते.
आता ह्याची कोशिंबीर कोशिंबीर म्हणजे काय कांदा.. काकडी काकडी टोमॅटो होय होय कुट आणि जीरं आहे ना.. चेचून घालतोय...
हा आणि जरा असे हिंगाजी फोडणे...
फोडणी दे
फोडणी घालतस ना.
फोडणी नाही घालत.
फोडणी घालायची दही कांदा टोमॅटो आपल्या... काकडी मिक्स केलं कणी शेंगदानाचे कुट.... पण दह्यातच मिक्स करायचा आणि जिर मावरीच... तडका द्यायचा
तडका द्यायचा होय करून.. करून बघतो कि..
हा फोडणी घातलेली पण छान होते.
हा...
पण ताज्या ताज्या घेतल्या म्हणजे पण...
हा होय होय नाही कुठली पण भाजी वांगी आज बाजारत. आणली आणि आज करून बघा आजची चव आणि उद्याची चव वेगळीच असते त्याची...
हा फ्रेश जेवढं असेल तेवढं छान वाटते.
ते हा
ह मग आपण कस, काय तर कार्यक्रम असला, किंवा सण, वाढदिवस, पाहुण्या पाहुणे आलेत की पटदिशी करायला येते... छानपणा वाटतो मसाले भात....
सगळं साहित्य असलं की करायला काय नाही, लगेच होतय.
हा आणि हेच हे साहित्य.... आप घर असत. तेच कीं भाज्या.. तूप म्हणजे तूप.... घरच आणि खडा मसाला काय आपण महिन्याचा किराणा भरतो त्यात असतोयस की... जास्त करून बाजार किंवा बाजारच्या दुसऱ्या दिवशी होत... म्हणजे मिक्स व्हेज, व्हेज पुलाव पावभाजी म्हणजे सगळ्या भाज्या असतात. त्याच्यामुळे थोड्या थोड्या सगळ्यातल्या घालून करता येते. मिक्स व्हेज ला तुला मी नंतर सांगते काय? आता दुसरं सांगू का? पनीर बटर मसाला केलेला असतो. कधी----?
नाही नाही नुसतं पनीर ते मटर पनीर करतोय नाही नुसत
बटर मसाला, पनीर बटर मसाला मग त्याची पण सांगू का रेसिपी तुला?
सांगा कीं.
थांब हा साहित्य सांगते तुला व्यवस्थित अडीचशे ग्राम पनीर, तीन टोमॅटो, दहा बारा काजू दोन चमचे बटर, एक चमचा तेल आणि फ्रेश क्रीम आपण घालतो ना नाहीतर ताजी साय आपली दुधा वरची काढून ठेवलेली असते
हा- हा
ते एक अर्धा कप म्हणजे एक दोन चमचे आहे मोठे दोन टेबल स्पून सारखा
हम्म- हम्म हा
आणि एक चमचा लाल तिखट
हा
आपलं चटणी आणि एक चमचा धने जिरे फोडून धनंजीर जी पुण तू घरात करून ठेवतेस ना भाजून
नाही- नाही आमच्यात नॉनव्हेज असल्यामुंळे कधी करत नाही
नॉन व्हेज न नॉनव्हेज च पण, नाही धनजरी आपण व्हेज ला पण घालतोयच की
आणि ते गरम मसाल्याचं पाकेट आणतोय ना, मोठं पॅकेट तेच थोडं- थोडं मसाला सगळ्या भाज्यांना वापरतोय
घालतंस काय मी कधी तर कधी तर म्हणजे वेळ अस ला मूड असला तर मी करून ठेवते सोड पा धनं जरा भाजून जिरं जरा भाजायचं आणि मिक्स मिक्स करून ठेवते
म्हणजे ते बारीक करायचं मिक्सरला आणि ठेवायचे
हा मिक्सरला बारीक करून भरणीत ठेवायच का म्हणजे आईन वेळेला बरं पडतय ग एखाद्या वेळेस मसाला संपतोय करतोय होय त्याची पण करून ठेवतात आपल्याला वेळ असेल त्याच्यावर असते ग हा लवंग आपण आखीच घालतो ह
हा
दालचीन पण आख्खी चांगले वाटत हे जे सूठं पावडर वेलदोड्याचे पूड आपण ह्या ज्या पूड लाग लागतात बगा आपल्याला त्या तेवढं करून ठेवायचे आणि आख्खे काय आपण तेलात भाजतो तोयच की मग तमालपत्र पण लागतेच की
होय होय.
पुड पण करायचं. काय गरज नाही लवगं.
दालचिनीची पूड आम्ही करून ठेवल्या भाताला तेन दालचीन. दालचीनीची पूडच घालतोय कारण सगळीला वास लागतोय आणि ते पूड केल्यामुळे सगळ्या मिक्स होतय ना शिजताना पण.
होय का मी पण करून बघते पुड पुड कस केलीस मग.
अखंड भाजल. तेन नाही फक्त बारीक करून ठेवले ते मिक्सरला.
दहाशी कोरडी भात. भाजायची जरा गरम करायची आणि मग.
नाही नाही गरम-गरम केलंच नाही त्याला डायरेक्ट मी बारीक करून ठेवलं. झालं कि. बकंळ एकदम बक. कळ केल ते असं अर्ध हे नसते का अर्ध मिक्सरचं भांड.
हा ह हा हा त्याच्यामुळे झाले. असतील हायना. म्हणजे एक वीस रुपयची दालचिनी. नाही ना एकदम आणून.
एकदम हा हा तेवढं आणि जास्त काय ते.
भरपूर दिवस जाईल.
होय होय भरपूर एक चिमट घातला तरी ते वास सूटतोय सगळीकड. भाताला आणि जास्त. आपण कालवण तेन घालत नाही. कालवण कस आहे हेच कांदा टोमॅटो साधी चटणी घातलं तर. कालवण छान होतयं. जास्त मसाला वापरलं खड मसाला. कालवण छान होत नाही.
नाही ग तेच की मसाला भाताला किंवा आपण मसाला घाल. वांग्याची भाजी पण करतोय बघ त्यासाठी मसाला लागतोय. बटाट्याच्या भाजीत मी आल्या लसणाची पेस्ट घालतोय. आपली पिवळी बटाट्याची भाजी करतो बघ.
हा हा.
ते आता आल्लं लसणाची पेस्ट.
घालताय व्हयं हा हा मी आलं लसणाची पेस्ट हा आलं लसणाची पेस्ट घातल्यावर. ते म्हणजे वड्यात कसं भाजी असते तसं लागत असेल ते.
हा चांगल लागत्या भाजी, चव लागत्या.
आमच्यात कसं आल्लं कधी असतंय. कधी नसतंय. आल्लं अस तंय असं नाहीच.
हा.
त्यामुळे एकदम बाजारातून आणलेलं, तरीपण आता इकडं आलोय तेव्हा पाहुण्यांनी एक दिलंय. पावशेर का अर्धा किलो हुईल, एवढं आल्लं दिलंय.
ते मातीत खुपसून ठेवायचं, म्हणजे चांगलं राहतंय.
ते व्हय.
हा मोलीमधे त्यातली तुळस अस त्याना तुळस
हा.
तुळशीत खुपसून ठेवलीस, तरीपण ते फ्रेश राहतंय बघ.
हा हा, मग फ्रीजला चालत नाही का ठेवायला?
नाही नाही, फ्रीजमध्ये आलं ठेवायचं नसतंय.
हा हा.
आणि वर ठेवलीस की ते सुकतंय मग.
हम्म, काय केलेत काय माहित बघितलं नाही.
तुळशीचं माती माती असत्या ना तुळशीत, कट्टयात आपल्या त्याच्यात जरासं
तिथं मधी मी सुट्टीला आलतो, तेव्हा मातीत त्यांनी पुरून ठेवलं होतं बघितलं होतं. हा ते पुलाव, पुलाव तेनीपण पुलावच केलता, तेव्हा ते मात तितनं
हा लागेल तेव्हा काढायं येतंय गं.
हा.
धुवायचं हाय वा परायचं लागली, एकदम ताज रसरशीत राहतंय मातीत.
हा.
अजिबात सु खत नाय, काय नाय. आसच वर कपटात तेन ठेवलं की सुकतंय.
हा.
चालतंय ठेवू काय?
हा.